हॅलो! बोला हा. हा बोला.
आसं कसं काय झालं काय माहित.
कसं काय, सबमिट केलं नाय काय.
सबमिट केल्यावर झिरो सेकंद पडलंय ते. आता कॉलवर तुम्हाना किती सेकंद दाखवालय.
आत्ता एकतीस.
आं
एकतीस सेकंद. आत्ता वाढला, एक्केचाळीस झाला.
हम्म.
तुमचं कसं काय काय हे झालं.
कॉल खराबच झालाता म्हणजे रिजेक्ट झाला तो कॉल आता. झिरो सेकंद म्हटल्यावर रिजेक्ट करतात. सहाशे सातशे सेकंद लागतय.
बोलणं कमी झालंय की आपलं.
हम्म.
माझ्या हिकंड मी शांत बसलेलो माहिती हाय, त्याच्यामुळं झालं असल. म्हणजे हच्यात, गोष्ट सांगताना.
हा काय, काय पण बोललो म्हणून झालं असेल का असं.
तसं वाटतय मला, रंजक एकत्र ना, अ कॉल अ फ्रेंड ला ते आधीच दिलतं नाही, दोन्हीकडून संभाषण झालं पायजे.
हा हा.
म्हणून झालं असल.
हम्म.
काय नाय.
मग
होय. मग काय
एक वाढून ईल आता.
कधी?
काय माहत, मी एप वापरतुय, तुम्हालाच माहित.
हम्म.
आत्ताही पाच झाल्याव बघूया सबमिट करून फुडलं काहीतरी.
हम्म. आता हे कॉल पूर्ण झाल्यानंतर न मग काय नई.
हा.
हा?
काय बोला की.
काय नाही.
बर, आणि काय.
काय नई.
मिस्टरचा कसला बिझनेस आहे?
गोटा हाय, गैरं हाईत.
हा हा
सांगितलं ना काल मी?
लक्षात नाही ओ.
डेअरी हाय, मिल्क प्रोडक्ट्स तयार करते.
त्याच्यात बी राहाय काय?
होय.
चांगलय.
हम्म.
नाही तित्नं म्हणजे, मोठ्या डेरीत जातय का तुमच्या हितच येतंय सगळं डिरित?
दूध दुधाची डेअरी नाहीये बाळ.
मग?
अ मिल्क प्रोडक्स तयार करतात हायना. म्हणजे श्रीखंड आम्रखंड, बासुंदी पनीर.
हा.
पेढे
मॅन्युफॅक्चरिंग आहे व्हय?
तूप दही हम्म.
मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून सांगा की.
हा
हॅलो
हा
मला वाटलं, गोठा आहे म्हणल्यावर मला वाटलं ठीक हाय.
नाही नाही दुधाची डेअरी नाही, आमचं दूध जातय दुसऱ्या डेअरीला.
किती म्हसर आहेत?
मसर नाही, गाई आहेत वीस.
मोठं हाय की मग.
होय
आता गो अ, गयाच वापरतात त्यात कधी एक दोनच. मशी असल्या तर असतील नाहीतर सगळ्या गाय.
दोन म्हशीया आहेत आणि वीस गाई आहेत.
आमच पण होतं खरं बंद केल.
का
पप्पासनी त्रास होता होत होता म्हणून बंद केलं.
आम्ही तर कामगार लावले.
आमच्यात नाही आमच्यात मी मम्मी पप्पा दादा काय बाहेर शिक कायला होता त्यामुळं दादा काय नव्हता.
हम्म
तिघंजणच राबत होतो.
हम्म
अठरा गया होत्या आणि दोन म्हशा.
हा
आणि चिल्ल फॅक्टरी आठ होती तर चाळीस पंचाळीस तास
हम्म हम्म
एका टाईमला पन्नास साठ लिटर जात अस सकाळं वेगळ संध्याकाळ वेगळ
हम्म हम्म
पप्पापासनी बिंड उचलून पोटात दुखाय लागलावर मग बंद केलं की.
हा हा व्हंय आम्हालाचं करायला लागतीया सोडा वैरण ह्यांनीच करतात सकाळ जाऊन. फक्त ते बिहारी, हम् नाही स्वतःच्या रानात करतो ना.
हा
हम् बिहारी भैया आहे ते सगळं गायरांची उचावरृतीनच करतात आणि दोन मशी मशीन आहेत. धारा,
कडबा फुटी हा.
धाआ आणि कडबा कुट्टीची पण हाय.
हा मग बाईलाच कडबा आणत नाही?
आणत्यात की मुरघास.
हम्म हम्म
हम्म मुरघासगच्या बॅगा असतात मोठ्या मोठ्या त्या घेत्यात. आणि हत्ती गवत हत्ती गवत पण केल्यात.
हत्ती घास.
हम्म. आणि मका पण केलेलीत.
हा.
ते ते. काय म्हणतात बॅग भरून ठेवल्यात म्हणजे. बोध भरून ठेवलेलीत हा.
ते पावसाळ्यात बर पडतंय ओ.
नो होय.
उन्हाळ्यात ठेवाय काय वाटतं नाही खरं पावसाळ्यात लई हाल होतंय. आम्ही तर कबर एवढ्या पाहण्यात. हे हे करून आणायचं वैरण काढून.
हम्म पावसाळ्यात होय पावसाळ्यात हाल होतंय.
अ पकं सगळे एक ठेवलेले, दोन ठेवलेले, परत ते लईट हे व्हाय लागल्या व मग बंदच केलं.
हम्म हम्म, शेती किती आय तुमची.?
आम्हाला काय नाय.
हम्म.
मागच्या वेळी विकून टाकलंय सगळं, दवाखान्या साठी.
हम्म, आमची नऊ एकर हाय.
हम्म.
हम्म.
रानातच सगळं करत आसशीला.
होय.
तुम्ही जाताय का नाही रानात.?
नाही.
का.?
माणसं करत्यात, गडी लावत्यात.
हा हा, पप्पानं विचारलं असल की
काय.?
राण हाय, शेत हाय का म्हणून
कोणाच्या.?
तुमच्या, लग्न करतानं.
नाय, पप्पा नाहीयत‌.
मग मम्मी?
हम्म.
विचारलं असल ना लग्न ठरवताना.
ह . काय म्हणायचंय, मी रानात काम करत नाही. हहह
नाय‌. माझं म्हणणं कायय, म्हणजे लग्न ठरवताना विचारतात ना.
शेती पाहिजे आणि रानात काम करायला नको असं, पण करतात हो मुली काम रानात. असं वाटतंय दुसऱ्यांना करत नाहीत. वेळ पडल्यावर सगळं कर क क करत्यात, हम्म. वेळ आली की सगळं करत्यात मुली. कशात कमी पडत नाहीत, लक्षात ठेवा. हम्म, वेळ आली का नाई सगळं करत्यात, तुम्हाला पण मागं टाकतील माहितय तीयका, हम्म, तुम्हाला काय वाट त्या मुली नाजूक असत्यात, नाही करत काय काम.
कवचित, कवचितच फक्त नाजूक असत्यात.
हा, आणि आपल्या कोल्हापूरच्या पोरी कशात माग पडत नाहीत, लक्षात ठेवा.
होय काय.
मग. पडल ते काम करत्यात.
करायला लागतंयच, करत्यात म्हजी, नाही करून कुणाला सांगत्यात.
होय ते पण हाय.
जे हाय ते कराय लागणारच.
कराय लागतेच आपापल्या घरात जे काय क आहे ना ते कराय लागतेच दुसऱ्यांना वाटतय करत नाही पण त्यांना माहित असते. काय काम असते न काहीन कराय लागते न.
ज्याचं त्यालाच माईत.
हम्म.
हाय ना
तरांना काय वाटते काय काम असतंय त्यांना घरात बसून असतात पण
धुणं भांडे झाले की झालंय दिवसभर निवांत असं वाट
असं वाटतंय.
या म्हणायचं दोन दिवस राहायला्. असं म्हणते त्याला म्हणते.
हा मला वाटलं मला म्हणालाय तुम्ही या आमच्या घरी.
या येनार असलात आमचं काय याच्या
खरंच का?
आं.
येताव येता.
आ.
येताव.
नुसतं म्हणायच येताव.
हम्म.
येत काय नाय मगाशेच सांगितलं.
होय. गुंडे.
जा कि तिकडं खेळायला भईर. हॅलो हॅलो,
लो
हॅलो,
हा.
आवाज ऐकून बेशुद्ध पडलाय का काय, बोलानासा.
वरं नऊ बावन झाले आणि खाली नऊ दा झाले.
हम्.
माझ्यात तर खाली बारा दाखवा लागले कव्हापासून ते सेकंद हालनाचं. आणि वरं दहा चार. मघाशी पण तसंच झालं.
हा.
आणि, मगाशी पण खाली बाराच दाखवाल तर ते स्टॉपच झालेलं तिथं.
हम्म कट. करून लावा ना.
कट करू नका थांबा, आपोआप कट होतय बारा मिंटान. हॅलो!
हा.
हा. मग.
मग काय?
काय झालं.
तुमचं कसं काय हे झालं एक्झिट.
काय माहित? तेच की सांगायलो खाली ते तेथ मिनिट दाखवाले ते बारा मिनट, आणि स्टॉपच स्टॉपच हाय ते बारा मिनिटाला.
माझ्या याला नऊ-दहा ला स्टॉप झालेय आणि वर पडले जास्त.
आणि वर वर ते टायमिंग दाखवाले की पुढं चाललेलं. पण खाली दाखवाले ना तिथ. तर बारा मिनटाला स्टॉपच झालेला दाखवाले, काय झालंय? काय माहित प्रॉब्लेम?
ते अस प्र प्रत्येक जण असं मेसेज करतोय व्हाट्सअप ला हे हाय का म्हणून पर्सनल ला.
केल्यात.
हो कालच आलतो, तुमचं झाल्यावर. आपुन बोलत असताना, कोणाचा तरी आलता लेडीजच हुति. मी काय रिप्लाय दिला नाय, डिलीट केलं.. हॅलो.
म्हणजे असं, जेव्हा घेतलेलं कनि ॲप मी
हम्.
तवा म्हणजे सुरुवातीला, हे झालंत, काय? अ एक कोणतरी विचारलेला असंच, की फ्री आहे का कोण? मी कामावरून येत होतो आणि, गाडी मित्र चालवता नई. मग मी माग बसलेला, मी टकला हाय हा म्हणून मग त्या लेडीज न फोन केला
हम्म.
आणि मग लेडीज म्हटली, लेडीज कोण नाय का? मी म्हटलं घरात आहेत म्हणलं लेडीज.